हो काय करूता
काही नाही
हो का हो झाला ना
चहा
अ भिंडीची
हॅलो हा तुमचं जेव तुमचं जेवण झालं का?
हो झाला ना.
हो का?
तुमच्या घरी किती सदस्य आहेत?
अ सहा हो तुम्ही गुलाब जामुनची रेसिपी सांगता बिस्किटची?
हो मी सांगते ना गुलाबजामुन गुलाबजामुन गुलाबजामुनचा चुरा करायचा.
हा
आणि ते दुधात भिजवायचं आणि त्याच्या राऊंड करायचे आणि ते तेलातून काढायचे. मज असं आणि ते लाल लाल रंग होऊ द्यायचं त्याचा
हो
आणि सगळे टाकले कि ते फुटतात डायरेक्ट. आणि ते साखरचं साखरचं पाणी करायचं पाक करायच साखरचा पाक केला? कि त्या पाकमध्ये ते गुलाबजामन टाकून द्यायचे आणि रातभरासाठी किंवा एक घंट्यासाठी ते ठेवून द्यायचे कारण ते मुरतात मग ते चांगले.
हो का?
हो का हम्म
हम्म.
ह तुम्हाला ढोकळा हॅलो हॅलो ढोकळ्याची होय ते ना
हो का?
पहिले वाटी भर वाटी भर रवा घ्यायचा आणि दोन वाटी दोन वाटी बेसन घ्यायच ते दह्याच्या किंवा काकाच्या साऱ्याना फेटळून घ्यायचं डब्याला तेल लावायचं. किंवा ते टिशू असा काय? पेपर भेटते त्याच्यावर ते त्याला इक म्हणजे पेन्सिली तिकडून ते आपल्या कागदावर जस तो पेपरचा गोल कापायचा किंवा तिथ टाकून द्यायचा. आणि ते डब्यात टाकून द्यायच त्याचं मिश्रण आणि त्याच्यात सोडा टाकायचा. इनो इनो टाका्यची आणि ते फेटाळून घ्यायचं. अन, लिंबू सत्व डाक्यात च निंबू सत्वाना तर आंबाट आंबाट चव येते. गंजामध्ये पाणी टाकायचं आणि ते टाकून ठेवू द्यायच, त्याच्यात आणि आणि ते वस तिच्यावर झाकण ठेवायचं ते त्याची वाफ कोणली पाहिजे पूर्णी.
हो का, हम्म,
हम्. काय कर काय करता तुम्ही? हो का. झालं का चहा पाणी? हो का. तुमच्या घरात तुमच्याला किती सदस्य राहता? हो.
हो का. तुमच्याकरी किती राहतात? तुमच्या घरी म्हणजे - - बहीण, भाऊ अशी मिळून चार. आई, बाबा असली- -आई, बाबा- -
आई
आई कायला म्हणु रायली तू.
मी. माझ्या चार मुली.
हा हां. आस लई.
हं आम्ही ह.
तुमच्या मुली कितवीत आहेत?
अ सगळ्यात लहाणी आठवीत आहे.
हो का.
अ दोन नंबरच ग्रॅजुएशन झालं. तीन नंबरची एम बी ए करत आहे
होका.
हं आणि चार नंबरची व कुठला असतयं - - हं.
ह् आणि
तुमच्या घरी किती एकर शेती हाय? आणि तुमची लहानी मुलगी कोणत्या शाळेत असते?
श्री शंकरराव पुंडकरर् विद्यालय सौंदलगा.
हो का. तुमची तिथं माझी तर बहीणच त -तिथे शिकवायला.
हो का.
हा.
अ काय आहे तिचं नाव?
तिचं नाव काय प्रिया.
हो का.
तुम्हाला तुला न तुमच्या मुलीला नसते काही ते विचारायलाग विचारता बर तिला ताई.
हो. तुम - -
काय ते?
हो. मी का वांग्याची.
हो का.
आणि अ तुमच्या घरी कोण कोण राहते?
माझ्या घरी मी माझा मुलगा, माझी बहीण आणि माझ माझी सासूर हिंदी माझी हम.
तुमची मुलगी कोणत्या शाळेत असते?
ते श्री अंबिका देवी विद्यालय कॉन्व्हेंट स्कूल
हो का.
ऑंटी तुमची बहीण कोणत्या शाळेत म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये असते.
रेजा शिवाजी कॉलेज अक्कूट
आणि ते लहान ये ते एम बी ए करतय ते
तेका शेगावला असते ते ग श्री गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज शे गाव.
हो का
हो.
पगा लय टीम लागते हॅलो
हो बोला ना
आणि तुमची लहनी मुलगी का सोंदाळ्याला असते का?
हो.
माझी मी तु मी माझ्या माझ्या बहीणीचा नंबर देऊन तुम्हाला विचार शानं का तुम्ही
हो विचारीन ना
तुमच्या मुलीला काय येचाये की नही कि काय
हो, विचारीन ना
हुं तुमच्या मुलीला कोणते कोणते सर असतात शिकवायला? कारण की माझा भऊ पी, भाऊ पण हाय ना तिथं शिकवायला. मजा ख, माझा खांदाना तिथंच शिकवायले
हो, माझा भाऊ हाय.
हां
भुंगर सर हं भुंगर सर अं की त्या टीचर प्रिया टीचर. अ गाडेसर हुं
हुं
पराळे सर.
हुं सगळ्या सर ची नावं घे हुं हुं
कोल्ले कोल्ले सर. चांंदुरकर सर.
बोल ना हुं
हुं हुं खूप सारे सर शिकवतात तिला अठरावे सर ताई हा क्लिअर आवाज
तुम्ही येताय.
हो का? पहा बर आता येतय का?
हो, येता येतय.
हो का? वांग्याची
हो का?
हो.
तुमच्या घरी तुम्ही काय करता? गृहिणी आ का? की कुठं श काम करता?
नाही, मी गृहिणीच आहे.
हो का?
हो. तुम्ही काय करणार आहा भाजी रात्री?
मी का? मी- बटाट्याची. हम्म.
बरं. तुम्ही-
नाही मी टीचर आहे.
हो का?
म्हणजे आमच्या गावातल्या शाळेतमध्ये की नी? राहते की नाही? मग मला- मी तिथं एका कॉलेज, एका शाळेमध्ये घेत हे केल त. मी हे टाकल होत तिथं. माझा फॉर्म टाकला होता. मग ते-
म,
ह
हॅलो. हा बोला.
तुम्ही कोणत्या गावला राहता?
मी का? मी अकोटला असती.
हम.
हो.
कोट
हो ब. हा बोला ना.
हॅलो.
तुम्हाला मुलगा नाही आहे का? आहे ना. हो का? तो कोणती शाळेत असतो?
तो का? अकोल्याला.
हो का? एक मुलगी अकुटला आणि एक मुलगा अकोल्या ला काऊन?
मुलगी- मुलगी तिथं हे आहे शाळेत आहे. आणि मुलगा तिथं अकोल्याला हे डी एम एल टी करत आहे.
हो का?
हं.
ह,
पऽ हॅलो.
हो, बोला नं.
हॅलो. तुमच्या घरी किती? तुमच्या घरी तुमच्याकरी काय काय वस्तू आहेत? कायच्या? इलेक्ट्रॉनिकच्या. नाव सांगू
अच् अ फ्रिज आहे. वॉशिंग मशीन आहे. गीझर आहे. मिक्सर आहे.
आहे एक.
टी व्ही आहे. मोबाईल आहे. हो का? हो. हो. टॅब आहे. हा. तुमच्या घरी कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? माझ्या घरी -
माझ्या घरी मोबाईल आहे. अ फ्रीज- फ्रीज आहे.
हो का? बाय.
सि यु.
सिव.